हॅलो...
हा काय म्हणतो?
काही नाही असाच कॉल केलता बोल ना....
हा...
काय चालू तुझ.
काही नाही हो आता घरी आहे....
जेवण ते केलं का म
आं
जेवण ते गेलं
हा जेवण झालं माझ टी व्ही बघत बसल आता अ बटाट्याची भाजी पोई वरण भात
अरे वा मी पण तेच खाल्लं
हम्म
अजून काय
काही नाही आता आपलं आता काय सुट्टी मला कसलं आहे ते वगत बसले टी बगैर हा आता तिकडे हा
टीर अरे हा ठारखण मस्त आहे ते
हम्म ते चांगलं आहे रे का
दुसरं काही पाहायची इच्छाच नाही होत
हम्म आता मी जाईल मस्तपैकी
हम्म कुठं म पुण्या जाणार का
हो नंबर लागला ना माझा नंबर लागला माझा
अरे सांगले
हम्म
मग रविवारी येणार रे का
हा येईल ना
ट्रेकला जाऊ ते वनटरी येईल नाही का तिथं
हा चालेल चालेल
हॅल मस्त यार मी गेलतो
हम्म
फोटोले भार येत
हम्म
मोबाईल तर घेतला का
नाही घ्यायचं अजून दरलाख चालीस हा
कोणसा घेणार
घेतो आता भारीवाला
तरी काही आयडिया असेल ना की हा घ्यायचा तू
विचार नाही केला आपण बघू आता पघरची जशी म्हणता आता जरलग चालू दरलग चालू आहे नंतर काय नंतर घ्यायचंच आहे मला आता कॉलेज चालू होऊन जाईल मस्त बेगी
आयफोन घे डायरी आयफोन घे आयफोन
नाही रे आता आता हे चालू होऊन जाईल कॉलेज चालू होऊ जाईल कपडे बिपडे घ्यावे आहेत लागल भारी भारी घ्यावा लागेल बॅग बीग घ्यायची अजून
हा यार बॅग तर माला पण घ्यायचीये
हा नाही यार काय बाईक खराब झाली आता किती वर्ष झाली
हो एक तर मी अजूनही पाहतो आहे ते नरुटोचं कार्ड
हम्
माझ्या मागच्या वेळीस निघाला होता
हम्म
तुला कोणचा निघाला होता
काय माहित आता निघला असेल पेन निघला होता मला पेन
अरे
हम्म
एक्सचेंज करायचं का
आता मी आता येईल ना तिकडं मग करू आपण
हम् मला लई आवडत रे काय करू
हम्म तूच का झारी झाली का शाळेत गेला होता
हा गेलतो अरं लई डोकं खाता टीचर लोकं होमवर्क देतात
ते
तुला माहितीच आपले शाळेतले लोक
हम् हम
खुन्नस काढता ते खुन्नस
कशाचे भाई मार्क द्यायचे मार्क देत नाही रिकामे काम करता
आज तुला माहिती आहे का शाळेतले मस्त
हम्म
शाळेत लई भारी कांड झालत
काय झालं होत
अरे मी क्लास मध्ये होतो आमचा ब्रेक झालता मग आम्ही बसलो सगळे जण जेवण करत मग ब्रेक संपत होता मग मॅटर झालं पोरांनी डायरेक्ट मारामारी सुरू केली
हम्म
मग माहितीच नाही काय झालं कोणाला फक्त मार असच माझ्याकड आलं एकाने फेकला होता डब्बा मी डायरेक्ट वापस तोंडावर फेकला त्याच्या
हम
ते मॅडम आणि ते मॅडमने मला धरलं ना म्हणजे तूच डबे फेकत होता म्हणलं हा
तस राहतो बावा मुद्दामहून करता रे बाकी काही जाऊ दे काय आता तुझं काय शेवटंचच वर्ष आहे निघून जाईल ते काय एवढं आहे
म्हणून तर मी मस्ती करतोय
हम्म हम्म
नाही तर मला काय स्पीकरच चालू आहे राव स्पीकर आणला का तू
स्पीकर आणला ना
कितीत पडला
पाचशे रुपये
आस का साऊंड
हम्म भारी
मला पण घ्यायचं आहे भो
हम्म
पण भेट ना काय ऑनलाईन घेतलं ना
आ
ऑनलाईन घेतला
हा
मला घ्यायचाय राव
हम्म घेऊन घे मग
तेच एकदा पैसे भेटले माला कि म घेतो
हम्म
बॅग पाहिजे मला बॅग एक तर आताच शेवट शेवटचचं वर्ष पुढचं काय पाहून घेईल
हम्म मला आज माले लई अभ्यास करणय बाबा पुढ तर लइ अवघड हे हेच निघत नाही कस मस आता पेपर येईल पेपर तर आवड जस भारी वाटत कॉलेजच भारी रे पण मगा आहे अभ्यासले कला ह
तेसत
हम्म आणि आपण काही एवढा पहिल्या पाासून काही अभ्यास करत नाही एवढा
हा ह
आता हं मग काय आता अवघड जातय
मला पण ते झालं ना आता उद्या पेपर आहे माझा
हम्म
पाहिल आता पेपर व चांगलं भैटायला पाहिजे मार्क मागे चालते रे चांगली आहे त रे चांगलं येता मार्क पण नंतर बम होती
हम्म कधी आता कधी नियेत आहे ना
हा तसच
तसं राहतं भाो
आणि ते सरांला काय मग बोलतो तो घरी तू ऐकत नाही तुमचा मुलग
हम्म मझचा बोलले अभ्यास करणे आता शिकत आहे काही ना माई
हम्म ते स्नकर घेतले का रे तू
नाही आज घ्यायची आहे मला स्नकर घ्यायचे गड्या घ्यायचे
तेच मी आत्ता मोबाईलवररतीच पाहतोय स् नकर वकर
हॉटो्हील्स घेतल्याय का तू
नाही नाही यार भेटतच नाही आउट ऑफ स्टॉक आता कुते डायरी
हम्म पोर्शिस घे रे
अरे पण जो कलर आहे पाहिजे मला तो पाहिजे त्याच्यात ऑप्शन नाही तर
हम्म मी बी आता आत् तर मागवणार रे हम् आता मी बी परफ्यूम मागवतोय एकदम भारी भारी आली कपडे मागवायचे क्ॉलेज चालू आहे
भेटली भेटली पण हॉटवल मध्ये मिनीजिटी मध्ये हॉट पॉर्स नाही
हम्म
माझं तर आहे माझं तर
मला हे पण घ्यायचे आपले काय अ आपलं पेनच हे घ्यायचंय स्ट्रक्चर
अच्छा फिगर ह ते
हा फिगर
मस्त या
हम्म
माझकड तो आपटीमस् पडलेलं आहे अजून तासच पाहतच नाही मी ह्
एनि मच हे रे रे भारी हे रे पण मग खूप मग भेटतात ती
पोस्टर घ्यायचे ना एकक्षे मोठेवाले
पोस्टर अरे पोस्टर लावतो कुठे ते लोक लावू देत नाही माहिती का
हम्मच रात मुलं पण गायब करत त्याच्यात
हा तिकडे तिकडे हातल्या हो बर पर त्यांचा आवडी लॉकरला कुलप लावून ठेवतो म्हणून मी लॉकरला
हम्म आता काय दोन वर्षस्त कुठं
खायचं प्याय राहतं पुस्तक राहतं हे राहतं ते राहतं त्याच्या म
खाय व्यायचं तेवढं काही नाही रे पण ते पुस्तक बिस्तक नोट्स राहत आपले किती गेलं तर
हम्म तेस ना अमपोर ह आहे
भेटलं लगे चला
तसच खता भाऊ काही चांगलं दिसलं का घेऊ घेत
हम् म्हणताात देऊन दिल देऊन दिल दता देत नाही
हा नाही अवकडे बाबाच्याचं बी
मला एक गाडी दिसली
नाही ओरडच राहतात नुसते पोरं आमच्या क्लासमध्ये
सगईकडेच य ते आता होरं कशी तुला पण माहिती
हा नुसते बै अडी सा अरे म्हणले काय खायला खदाड ग आवडी सगळी ली
काही काात न खायची पद्धती न काही बोलता नीट
काही नाहीत नाही बोल जाऊ दे अजून काय म्हणत तुझं काय जावडी
काही नाही मोबाईलवरर पाहतोय जरा कपडे विकडे यायची बड्डे येते ना
हम्म मां माझा बड्डे गेल
हम्म बड्डेला काय करायचं आहे
काही नाही आता काय करणार घरचे गेला तर करतील बड्डे नाही तर नाही करत
ते पल
हम्म आता कॉलेजचच बाकी अजून हा
एक पॉर्स पात होता असंच भेटली मला की दििसती डले
हम्म माथ माझ क लच बाकी तट्ट ्या लागले ते येईल मी तिकडं हम्म
कॉलेज होऊन जातील लवकर एवढं वाटत नाही
नाही रे असाइनमेंट राहत नोट्स कम्प्लीट करायचे राहत लले ल आवघडथ लिहायलाच लले तास लागत बाबा
ते पण
हम्म ल खरड तर राहावं लागतं लहायचं लय जेवाार आहेेत मला हा
अ स्वतः कडत बसायचो.
हा ना अरे लय लय समेंटता भाई वि सर लोक. म्हटलं जाऊ द्याल काय त्याच्यावर मारग राहता.
मला एक डॉच चॅलेंजर दिसते.
हम्म.
किती रब्बर टायर इंटिरियर पण, ह घ्यायच्या हॉलिडे बलायच अरे साऊंड वर ते.
हम्म.
मला एक तर पाहिजे प्राईस किती माहिती आहे दोन हजार.
हम्म गावकडे वहि ती. ते महाग भेटत रे हॉट वल्स महागच भेटत ते खेळणे महाग अस कार भारी बाहेर राह ना म्हणून टिटर राह त्याच्यामध्ये. हम्म. मला बी घ्यायची. मला बी घ्यायची, आता बुटं घ्यायची स्निकर घ्यायचा मला भारीवाला.
कोणचा घेणार नायकी का जॉर्डन?
आपला जास्त नाही भारी घेणार मी ठीकठाक घेणारये. तीन चार हजारापर्यंत.
हा कॅम्पसचे घे कॅम्पसचे मस्त राहतो मग.
हम्म कॅम्पसची भारी कंपनी हम्म.
ते आतून म्हणजे ग्रीप त चांगली देते वरून सॉफ्ट पण राहतं.
हम्म.
कंफर्टेबल राहते, पण गाडीचं काय झालं घेणारे काय नाही?
गाडीच ब बघू घरच्यांच झालंय घ्यायचं गाडी आता येईल काय नाही माहित नाही मला. कोणती पण घेईल टी. वीस ज्युपिटर काही ते काही ना काही घेईल. स्कूटी
हम्म.
पण मी पण मी तिकड जाणार हे त म्हणले यार घरी कोण चालवाय गाडी?
हम्म ते पण हे मीच येत राहील.
हा ना.
आरे वा बाई मला एक दिसली हॉटेल मध्ये लाल वाली लाल पोरश
हम्म.
सिक्स्टी सेव्हन्स मधली नाईन इलेव्हन आरे वा.